हॅलो हॅलो.
हॅलो.
आला का?
हो हो आलाचे. ते मगाशी काहीतरी नेटवर्कचा पण इश्यू येत होता वाटत आवाज मध्ये मध्ये बंद होत होता.
हो ना थोडस पावसामुळे होतय तेे कमी जास्त आवाज. आणि मला कधी कधी माझा मोबाईलला आवाजच येत नाही कोणा म्हणजे तिकडे. तिकडचा येतो मला पण इकडनं जात नाही, पटकन आवाज. म्हणून पूर्ण तोंडाल लावा लागतो तो.
हा हा.
आणि मला ऐकायला कमी येतो मग अस होउन जात.
ह ह. हा एक तर ते स्पीकरवर पण टाकण्याच ऑप्शन नाहीये ना जसं आपला नॉर्मल कॉलला असतो. हो. ते म्हणजे या कॉलवर आपण स्पीकरवर पण फोन ठेऊ शकत नाही.
हा ऑप्शनच नाहीेये तेच ना मग. मग एकदम बारीक ऐकायला येतना एकदम कानाला लावं लागतं नाहीत म एकदम तोंडाशी घ्यावं लागतं. काय प्रॉब्लेमे काय माहिती.
हो. तर कशावर आपण कर्मकांडावर बोलणार हो तो ना ताई काय वाटत तुम्हाला त्याच्याबद्दल. अ काय वाटतं तुमचं काय मते त्याच्यावर.
कर्म कांड म्हणजे अपण म्हजे आता सांगितलं नई का ते की रोजच आपण करतोय. करतोय नुसतं बा असं पण त्याच काही माहिती नाही आपल्याला.
हा म्हणजे करायचं म्हणून कुणीतरी ती प्रोसिजर सांगि तली म्हणून फक्त आपण करत असतो ह, ह.
त त्याच्यामुळे ते ते न करता त्याच्यात डीपमध्ये जाऊन हे का करतायत असं
हा
त्याच्या त्याच्यातून आपल्याला हा ते प्रश्न यायला पाहिजेत मनात की अरे हे काय करत असतील बरं कशासाठी असेल
हा याच्या मागे काय कारण असेल हो
नाहीतर मग आपले सासूबाई करते मग आपल्या जीवावर येते अरे जाऊदे रोजचजे यांचं करू द्या त्यांना म्हणजे होतय लगेच सासूबाई नाही राहिल्या का कुठे गावाला गेल्या का चला आपण पण तसंच करू म्हणजे मग एक त्याच्याते ना कर्मकांड येऊन जातं म्हणजे करायचं म्हणून आपण कस देवपूजा करतो. देव धुतो हम्म पूजाबिजा करतो, फुलं ठेवतो, आरती करतो न लगेच देवाला नमस्कार करतो चार गोष्टी मागून घेतो अजून
हम्म हम्म
म्हणजे मग ते कर्मकांडय. काही फूलबिल काहीच नकोय त्याला सहज भावने बसायचं असतं आणि कोणतीही गोष्ट आपण सहज भावने केली ना
हा हा
सत्य गोष्टींच समजत भाऊ आपल्याला तुम्हाला काय वाटतं
हो माझे त्याच विचार आहे म्हणजे फक्त म्हणजे काही ज्या जुन्या रूढी परंपरा म्हणजे तेही एक प्रकारच कर्मकांडच म्हणता येईल कि असंच केलं पाहिजे. उपवासाला उपवाशीच राहिला पाहिजे तर त्या गोष्टी मला पटत नाहीत. तर म्हणजे फक्त आपण करत आलेलोय. अशा बऱ्याचशा गोष्टी की घरात त हे खायचं नाही, संध्याकाळ झाली दही खायचं नाही, त्याच्या मागे कारण अशे का काहितरी एक मग वैज्ञानिक कारण असावी की त्या दही खाल्ल्याने रात्री त्रास होऊ शकतो फक्त नाही तर मग पहिले लोक म्हणत होते म्हणून ते खायच नाही. किंवा उडदाची दहा शनिवारी खायची नाही, का शनिवारी खायची नाही? उडदची दाळ शनिवारी खाल्ली तर आपल्या पोटात थोडी दुखणारे जशी बाकी दिवशी पचन होत तस श शनिवारी होईल अस मला वाटत तरी चुकीच्या म्हणजे पद्ध ती रूढी पाडून ठेवलेल्या आहेत्या मानवनिर्मितच त्या काय अस आपलं आपल्याला येऊन देव स्वतः सांगून गेलेले नाहीये. पण मग लोक ते फॉलो वर्षानुवर्ष ब्लाइंडली करतायत मागचा पुढचा काही विचार नाही करत. का केलं जात त्याचा पण मी विचार करत फक्त समोरचा करतोय म्हणून मला करायचंय किंवा सांगितलं गेलंय म्हणून मला करायचंय. भले त्याने मला त्रास होत असे तरी मग नाही नाही मग त्याने काहीतरी शिक्षा होऊ शकते आपण नाही केलं तर असं विचार ठेवून लोक ते फॉलो करु करत राहतात.
बरोबर
तर म्हणजे तस न करता खरच जस तुम्ही म्हटला की विचार केला पाहिजे हे का कर करायचंय का केल पाहिजे, काय रिझन आहे का त्याच्या मागे रिझन असेल नसेल आणि ते पण व्हॅलिड रिझन पाहिजे. फक्त मग असं कोणीतरी सांगितलं होतं म्हणून नकोय त्या गोष्टी ते करायला मलाही तेच वाटत आणि पूजा अस लोक तासन तास करतात किंवा काहीतरी नाही का मग हा अभिषेक तो अभिषेक मला पण असंच वाटतं की भगवंत फक्त आपण अंतर मनातन त्याला सांगितलं ना तरी कुठेही बसल्या बसल्या तो कनेक्ट होतो आपल्यासोबत की असं नाही की मग मी पूजा करेल अभिषेक करेल मग भगवंतच तेव्हा मला तेव्हाच मला देईल आपण म्हणतो ना आपण भगवंताची लेकरय तर ऑब्व्हियसली कोणत्याही लेकराच्या आई वडिलांना कळवळा येतो तसं भगवनताचा त्या आपला येणारच त्याच्यामुळे त्या असं काही पायी चालत जाण मग ते लोटांगण घेताना जाण ते तर मला बिलकुल पटत नाही. असं ठीक आहे मंदिरात जा तुम्ही शांत बसा शांततेत त्याचं स्मरण करा. असं काहीतरी एक्स्ट्रीम लेव्हलच करू नका मागे एक व्हिडिओ बघितला त्यात त्या बायका कोळशान चालत जात होत तर असं मला असं वाटत की आपण जर त्याची लेकर आहे तर आपल्या आईला तर नक्कीच नाही आवडणार की आपण असं याच्यावर एकदम धकधकध्या कोळसायावर चालत जाऊ. तसं नाही करायला पाहिजे असं मला वाटतं.
हा ते बरोबर आहे ताई तुम्ही ते म्हणताय ना. हे खरंच येते कधी कधी कुठे कुठे अंध श्रद्धा आहे. पण कुठे कुठे ना अ ते सायंटिफिक रिझन पण आहे. आपल्या जे ऋषींनी सांगून ठेवले ते पण आहे पण त्याच्यामधे भरपूर अशा अंधश्रद्धा घालून दिलेल्या आहे तुम्ही म्हणता येत ना आता ते लोटांगण वगैरे घालायचं ते तर ते आपल्या श्रद्धेमुळे आपण करतोय अंधश्रद्धा की बाबा एवढं मला दे मी तुला असं असं करेन आता नारळ तर काही भगवंताने हे केलेलं नाही का एवढे नारळ व्हा व्हाइल मी तुला तर तुम्हाला हे दे म्हणजे अमिष दाखवून देवायला हे करायचं हे ही अंधश्रद्धाच हे ना म्हणजे देव काय त्याच्यावर उपाशी नाही बरोबर त्याच्यामुळे म देवाला आपण लालूच दाखवून आपण त्याच्याकडून काम करून घेतो.
हो.
ना आपले त्याच्यामध्ये एवढं पक्कं होऊन जातो आपण तुम्ही म्हणताय ना ते याच्यावर चालतात. ते कोळशावर तर मग देवाला आहे ना ते बाकीच्या गोष्टी द्याव्याच लागतात कारण की त्यांची श्रद्धा अंधश्रद्धा एवढी पक्की असते म्हणजे आपण म्हणतो ना कि मला द्यावंच लागेल तुला एखादा हट्टी मुलगा असतो ना आईकडे म्हणजे ते किती सांग हट्टीपणा करतो तो तो घेतोच तेव्हाच राहतो तो तसे हे लोक पण असतात हट्टी कि ते भगवंताकडून घेऊ घेऊनच सोडतात ती
हा लिट्रलि ते देवाला संकटात टाक टाकल्या सारखं नाही का गणपती पाण्यात ठेवायचा असं करायचं तसं करायची मग देव प्रसन्न होणार बिचारे भगवंतालाही त्रास देतो तसं वाटत कुठेतरी
ते ना मग म्हणजे अशे जे भक्ती आलेली हे ते अंधश्रद्धेतून आलेली आणि तेच फॉलो करतात लोक वर्षानुवर्ष त्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त माणूस म्हणतोय नाही का अजून पुढे एक स्टेप असेल गडे की न मागता आपण जायला पाहिजे देवाजवळ असं. मला तर सगळं दिलेलं आहे देवाना आहे कि नाही तरी माणूस म्हणतो म
काहीतरी मागायचं म्हणून नाहीत थँक्यु म्हणायला जायला पाहिजे की तेव्हा धन्यवाद तुम्हाला एवढं सगळं दिलं माझ्याकडे एवढी छान फॅमिली आहे माझे आई वडील आहे सासू सासरे शांत सुसवा मी तर हेच सांगत असते प्रत्ये प्रत्येक वेळेस जर बसली ना की एवढा म्हणजे एवढी छान फॅमिली दिली एवढा शांत सुस्वभावी नवरा दिला. त्याच्याबद्दल त मी प्रचंड आभार मानत असते देवाचे.
खरं आहे बरं का आणि खरं आहे ताई जे माझ्या जवळ आहे ना ते मला कधीच दिसत नाही. आणि जे नाहीये ना म्हणजे हा ते दुसऱ्याकडे बघितलं आणि ते मला पाहिजे. मग ते देवाकडे मागत अस पण घडी घडी पण जे माझ्याकडे ना ते वापरायचा आपण प्रयत्नच करत नाही. आपली एवढी बुद्धी दिलेली देवाने ती किती त्याचे आभार मानायला पाहिजे. एखाद्याला बुद्धीच राहत नाही बिचाऱ्याला मती मंद असतो तो तो काही विचारच करू शकत त मला एक्स्ट्रा जी दिलेली आहे तिथ आपण किती विचार करायला पाहिजे भगवंताचा. की काहीच नको दिऊ बाबा. जे ह्या ज्या आहेत ना आपल्या भक्तीमध्ये अशा भक्ती करा तुम्ही
पण मग अंधश्रद्धेने नका करा पूर्ण श्रद्धायुक्त करा. त्याला मग देवाला काहीच लागत नाही. बेल लागत नाही. फूल लागत नाही. पाणी लागत नाही. काहीच लागत नाही.
हम् छान विचार आहे तुमचे आणि म्हणजे नाही का आपले दोघींचे विचार माहिती छान हे छान वाटते नाहीतर बऱ्याच ठिकाणी मी आर्ग्यु करत असते की नाही ते तस नाही तसच असत इन घरात पण सासूबाईंचं उपवास असत मग पूर्ण न खाता राहणार हे ते त मी त्यांना तेच समजावत असते की आपण भगवंताची लेकर रा आहेन कोणत्यायला आवडेल की आपण उपशी राहिलेलं तर खाऊन घेत जा थोडफार उपवास करा मग तुम्ही फलहार करा असंग
सायंटिफिक त्याच पण रिझन आणि म्हणून ऋषींनी दिलेलं आहे आपले ऋषी पहिले वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक होते ते त्याच्यामुळे त्यांनी जे जे दिलेले आहे ना आपल्याला ते ते खूप मस्त आहे
हा पण मग त्यांनी त्यांनी जस दिलेलं आहे ना तसं नाही करत ना आपण आपण काय करतो एकदम काहीतरी तळलेले पदार्थ
ह मग ते आपलं जिभेची च असलंय ना ते
हा अजून चार गोष्टी अजून खणार वगैरे तस नाही करायला पाहिजे किंवा मग फक्त चहाच घेणार दिवसभर चहाने पण सिडिटी आपल्या शरीराला त्रास ो सांगत असते सगळ्यां म्हणजे करा तुम्ही पण फक्त फलार करा दिवसभर म्हणजे खा तुम्ही फ ख फळ खा थोडेफार असं चहा वगैरे जास्त घेऊ नका आंबी बदत हा
पजपण जे लगेच नाही कुठल्या गोष्टी होत त्या त्याच्यामुळे कोणती गोष्ट ए सांगितली ना त्याली हळूहळू बदलू आहे ती जर आपण सतत त च्या हे केल्या ना पाठपुरावाता ती बरोबर बदलेल व्यवस्थित
हो वेळ द्यावा लागेल थोडस
मला आधी हे पाहिजे की हे कशासाठी का मग मी सांगू शकते किंवा करू शकते नाही तर सांग खूप खूप ये होऊन जातं मग कठीण की मग काय करायचं आणि कशा असल्या मग नुसतीच सांगते याच्यामुळे मला पहिली माहिती पाहिजे त्यांना सांगायचं बाबा पित्त वाढतें ह चमुडी चहाने ज जास्त चहा पिलात त कोऱ्या पोट म्हणजे हे राहिल तर मग थोडंसं फळ वगैरे घेतले ना तर पोटाला आधार राहत तो आणि आपल्याला झोप लागत नाही देवाजवळ बसतो उपवास म्हणजे काय उपाधिक वास देवाजवळ बसणे तर आपण उलट करतो त्या दिवशी कातरी दिवसभर कातरी तोंड चालह किवा काहीत ख चाल राह आणि माझ उप आज माझ उ स असं पण राहत ते कधी कधी नाहीतर मग कोणी कोणी र निरंकट धरत मग असं पण असतं
ह
पूर्ण उपास निरंकट धरायचाच नसतो नाही केले. हॅलो हॅलो
हॅलो हा ताई,
हा ताई बरं मग ताई हॅलो हॅलो, आवाज येतोय ताई? हम्म